म
काय बोला की
काय करायला आवडलं?
हम्म आवडल तुमचं! तुमचं काय मेडिकल मध्ये हं
हो करून ठेवल्या असतील सासुबाई आवडतात सगळं
हा हा
कायत एखाद्या वेळेस चपाती विपाती काहीत लाटायची राहिली अस त्या करत. मग मी तोपर्यंत जेवणाच सगळं खाली घेते.
हां
मला सगळेजण एकत्र बसूनच जेवतेय. ना संध्याकाळी
हम्म हम् हम्
काय जाता, बसतूय काय? व्यवस्थित.
बसतोय आता, आता काही नाही. आता गाणी वगैरे सगळे म्हणतोय आता.
हा हा आता रडत नाही.
आता रडत नाही डान्स वगैरे असतात परत ते खेळणे वगैरे आहेत. ना स्कूलमध्ये त्यांच्या त्याना खेळतोय आता मॅडम पण आज सकाळीच सांगत होते हसत. म्हणजे तू कस डबा आपल्या आपल्या वस्तू अ आपणच म्हणजे ठेवायची दुसऱ्या कुणाला हात लावू द्यायच नाही असं आहे. त्याच मग डबा सुद्धा तो काढून घेत नव्हता तसाच उपाशी राहायचा डबा काढून घ्यायच नाही टीचरांकडन त्याच्या मग त्या ओरडत होत्या एक दिवस मला सांगत होत्या. म्हणजे, क ह आमच्याकडून काढून घेत नाही? मग त्याला वाटत की, आम्ही खायला लागलो. आणि त्याला सांगा समजावून, असं म्हणून सांगितलं. मग त्याला सांगितल्या, सांगितल्यावरर मग आता देतोय, मग आता कसं खातोय ना पोटभर. मग, आज सांगत होत्या. गेल्या -गेल्या सांगत होत्या. त्याज की, आता देतोय, विघ्नेश, टिफिन काढू वगैरे. आता, हात लावत, देतोय जरा, सांगित. लय सगळ्यात तुम्ही, म्हटलं होय सांगितलं म्हटल तुम्ही सांगितल्यावर तर माझा हा मग का म्हणाल? त्या आता बसतोय व्यवस्थित ह म्हणजे काय, रडत नाही, काय नाही. त्यांच्या टीचरांसोबत अभ्यास वगैरे करतोय, म्हणजे ते लाईन्स वगैरे काढायच्या आहेत ना त्या काढतात. आणि त्याच म्हणजे बसलायआता व्यवस्थित आणि आता काय नही प्रॉब्लेम बर झालं आता, होय.
आता मित्रतेन पण जरा ओळखीचे झाले असतील.
हा, आता एवढीहि लहानपोरं म्हणजे एक-एकमेकांसोबत लगेच अटॅच होत नाहीत.
अं, हा पण आता म्हणजे जरासा असा हां.
की जुलाराम.
रमत्यात. हा, आये आपल्याच एज च्या आहेत, त्यामुळे कसे एकत्र खेळत्यात आता जरा.
कोणच ओळखीचे नसले, एकटंच असलं की मग घरातलं कोणतरी सोबत लागतय, असं होतंय.
ते होय. आणि इथं कस, आमच्या ओळखीचं नाही ना, कोणच. त्यामुळं हा, जरा पहिल्यांदा त्याला हे झालं.
हम्म, ओळखीचे कोणतरी असले, की जरा एकाला दोघं सोबत चालतय.
हे कसं, आपल्या गाव गावाकडणी ते ना असं होतय. म्हणजे हा, शेजार असत्यातच, होय. हे कसं, एकटच असल्यामुळे आणि इकडच्या हे तर भागात क नई आम्ही ए आम्ही दोघं- तिघच म्हणजे, ए इथले हायेत. लहा ह्याच्यापेक्षा थोडा एक मोठा आहे, पण ओळख नाही आमची. त्या त्यांच्यासोबत म्हणजे, त्या बा त्या मुलग्यासोबत फक्त येता -जाता कसं म्हणजे दिसतय ना. तो पण आमच्याच, ह्या साईडलाच या लागलाय. पण असं कधी ओळख पण नाही, आणि कधी असं हे पण नाही, करत कोण.
अ कध झालं नाही.
हम्म. मोठ्या आहेत ना ते, असं हेला येत सिनियर के जी ला तेन पोर येत. ते मग, हे कस, हे प्ले- ग्रुपला आहे, त्यामुळ काय एवढे कोण हे करत नाहीत. आपल्या वर्गात असं
हा वेगवेगळ्या वर्गात असल्यामुंळ लहान मुलांचं पण आता तस, शिक्षक पण तिथलं म्हणजे समजून सांगणारी पाहिजेत ओ नाहीतर उगं चिडचिड करायला लागलीत, हे करायला लागलीत
नाई नाय मग तस, तसं कणी हे होत, बसायला बघत नाहीत. आणि मारलं वगैरे तर मग तर नाहीच, हे होउ कारन हे कसं ह्याच्यात, अ आता ह्याच्या स्कूलमध्ये फक्त म मॅअरे मॅडमच येत असं, सर वगैरे कोण नाही. चार मॅडम आहेत, एक मेन त्यांची आहे आणि एक मावशी म्हणजे ते साफसफाई वगैरे करायला, ते एक मावशी ये. म्हणजे, अशा पाच सहा आहेत, त्या लेडीजच येत आणि कधीच म्हणजे असं, त्या कुणाला ओर डून वगैरे, लहान ह्या प्ले -ग्रुपच्या तर पोरांना कधीच म्हणजे त्या असय
पण मग तें सांगणारे व्यवस्थित असले की नईतर, एकदा जर त्यांच्या मनात भीत ी बसली की हेनी मला मारलेलं, कि मग त्यांच्याकडे परत जायलाच बघत नई लहानपोर.
नाही, तू होय. म्हणजे चांगल्या आहेत, अशा बोलायला. हम्म, म्हणूनच ते जर असं व हेच लागल नाहीतर एक-एक असतात बाई, स्कूलमध्ये मारणं व लहान मुलांना कसं पण ओरडणं, बडबडणं असं होतं.
त्या चिडचिड करायच्या, असच तसच म्हणाय च, ते लहान पोरांना काय करळणार सांगा?
करणार होय.
हा कायेकय छकरी तरय का? ते
ह.
हम्.
बर. पण आहे. ह.
हा बण
हा बोलात हा.
अजु ना कुठं गेलायच आहे काय बईित.
तुम्ही काही मेडिकलच आल होत ना.
बघ आवाजही ना म्हण म्हट कुत गला
नाही नाही कुठेचव आहे बसलं बर.
हा. ह ह नाही वाडतस.
होय झाला.
अंत.
काय ते. हॅलो आवाज येत नाही.
हॅलो.
हा बोलाक.
आवाज आलाय माझा.
हा हा आताला.
हा हा. तेच म्हंटलं मग कुठं काय फिरायला वगैरे काय कुठं गेलेला काय नाही.
फिरायला जाऊन आलो की गणपतीपुळे म्हणजे ह्याच्या्या उन्हाळ्या सुट्टीत काय गणती. प तपोळे तिकडेचल तिकडे गेलेलो. मार्लेश्वरला आणि परवा गगनबावड्याला जाऊन आलो.
ह ह मला काय.
अ गगनबडेला दरी आपली हो धब. धबा आहे परत ते म. आहे शिवल ह्याचं दत्त मंदिर आहे तिथे वरती आणि दगडात. कोरलेल्या मूर्त्या वगैरे आहेत नवनाथच क. हे आहेय त इथ.
ह.
अ मस्त आहे बघायला.
ह. हा
धबधबे आहेत जास्त म्हणजे बघायला तिथं दरे नाही तिकडं.
तर राहते. साडी डोंगर.
झाडी आहे डो डोंगर जास्त आहे तिकडं. आणि दरी आहे तिथून धबधबा धबधबा म्हणजे हे होत आपण आम्ही गेलेलो कधीही पाऊस संपल्यावर म्हणजे आपला पाऊस झाल्यानंतर ह ह म्हणजे ग.
तिकडं चालू असल की पाऊस?
नाय नाय होय तिकडे जास्त असतोय अ म्हणजे आपल्याकडे तिकडं कोल्हापूरला यायच्या आधी तिकड पाऊस झाला जास्त पण तर ना आपल्या इकडे पण बंद झाला कणी त्यावेळी तिकडे पण बंद झालेला मग आम्ही माग म्हणजे ह रविवारी नाही, मागच्या रविवारी गेलेलो पण तवा पाऊस बंद म्हणजे नव्हताच ने. कायच मग बंद झालत फक्त एकच हो तो पण एकदम बारीक हुता त्यामुळे काही धबधबे काय बघायला मिळाले नाही. पण बाकीच मग तो भूताचा एक वाडा नाही हे पछाडलेल्या पिक्चर मधला तो हा. त्यो तो पण बघितला आणि तिथं पण सगळं म्हणजे कधी शि शिवाजी महाराज, शाहू महाराजांच्या काळात ले तिक कोणी हे होते पंत हे काय त्यांचं नाव आमल अमात्य ते पंत असं काहीतरी त्यांचं नाव बाबू पंत असं काहीतरी होत.
हा.
त्यांच म्हणजे ते पण असं राजे च्याच म्हणजे ह्याच्यातल टाईप मधलं म च सगळं त्या त्यांच्या चार पिढ्यांचं म्हणजे तिथं राहणं वगैरे सगळं हो तर म त्यांनी वापरलेलं सगळं भांडी त्यांची म्हणजे आज काय ते?
त्यांनी वापरलेलं ते साहित्य, भांडी वगैरे ते अजून आहे काय म्हंटलं तिथं?
अजून आहे. त्यांचे वस्त्र सुुद्धा म्हणजे आहेत त्यांचे अ एक एक म्हणजे असं दोन दोन असं प्रत्येकांचे आहेत. परत पगडी जे असत म्हणजे पूर्ण आपले ते पंत परत सेनाप ते ते नासव सगळे असतात का नाही ते ते सगळ्यांच्या पगडी आहेत. परत अ त्यांचा बेड आहे. पाळणा आहे. लहान बाळाचा त्यांच्या डायनिंग टेबल आहे. परत भांडी तरी म्हणजे एवढी छान आहेत भांडी आधीच्या काळातली चूल आहे त्यांची परत धान्याचं म्हणजे कोठार त्यांच जे धान्य भरून ठेवत होते ते आहे. मापटी वगैरे सगळं सगळं आहे त्यांच आधीच.
त्या काळात डायनिंग टेबल होत?
डायनिंग टेबल हुत मी आम्ही पण तेच म्हणजे हा करत होतो, पण इतकं छान म्हणजे डायनिंग टेबल आहे कणी ति त ते त्यांचं म्हणजे आधीच ठेवलेलं आहे न. लई छान आणि बेड पण मस्तच आहे अस बाहे
किती चांगलं असल बघा अजून सुद्धा ते व्यवस्थित राहिल म्हटल्यावर.
पण तेच म्हटलं म्हणजे किती वर्षा च्या अधीच म्हणजे शाहू महाराजांच्या काळातलं म्हटल्यावर ते का हे आणि आम्ही काय म्हंटलं तर शाहू महाराजांच्या काळात कसं होतं की खाली बसायच आणि चौकोनी म्हणजे टेब छो त्या असं टेबला सारख त्यांचे ते टेबल होते जेवायला. पण ह्यांच्या प नाही तसा नाही आपला म्हणजे आत्ता कसे डायनिंग टेबल असतात कणी तसे पण लाकड त्याच वेगळं हो म्हणजे लाकूड वेगळं होतं त्याच आणि अं असं वरती पण हातरलेलं ते काय तर सतरंजी का काय ते ते पण असं वेगळं म्हणजे काहीतरी होतय, पण छान आहे म्हणजे अस.
हा चालतंय. ठीक आहे. ठेऊ काय?
हा हा ठेवा.